हॅलो. हॅलो.
हा. बोल.
ऐकि आली काय?
हा यायली.
काय करालस?
काय नाही. बसलूय बघ तु?
अरे मी बाहेर बसलोय. लाईट गेल्या. जेवण बिवण झालं. तुझं. जॉब तिन कुठे बघे, जॉब.
आजच पहिला दिवस आहे.
कुठ गल्यास.
अ सी के डिजिटल सेवा....
काय करायचंय.
म्हणजे मायसेेवा केंद्र सारखा.
र तीच कि तू काय करतेस.
मी एकटीच आहे, या दुकानात. जे काय हँडल आहे ते मिच करते.
कुठ गावात तुमच्या. हा. हा
मग... सध्या आता दुसरीकडे बघूपर्यंत इथ आलोय थोडच घरण्याप ते तर र्होतय की.
सध्या किती पेमेंट देतो म्हटल्यात.
स्टार्टिंगला थोडं कमी देतो म्हणल्यात म्हणजे त्यानी पण आता नवीनच काढल्यात ग.
हम्म हम्म
काम काही जास्त नसते कोणतर दिवसभरात दोन तीन कस्टमर तेन येत. तेवढंच नवीन काढल्यात. तेच ती नवीन काढल्यात ग आत्ता परवा.
हा हा मग गिराईक कमी अस
हा कमी आहे मग. काय दिवसभर आता घरात बसून जे करायचं तेच इथे बसून करायचं.
तरी पण गावातल्या गाव तयार झालीस की दुकानात बसायला.
काय त्यात काय एवढं.
हम् नाही असंच मम्मी पाठवून दिली नसती ग.
तोंडालती बाहेर नाही म्हणत होती
हम्म हम् पेमेंट आल्यावर पार्टी कवा देतीस मग.
पेमेंट वाढल्यावर. हे काय दे तो ग देतो लागू येऊ दे तर अजून. पेमेंट.
साडे तिनशे बला पगार येणार आहेला
आ
साडेतीनशे रुपयाेला परवा खाउन आलायसा नव्ह.
साडेतीनशेचा परवा खाऊन आलाय न म्हणजे काय
हम्म
हम्म साडेतीनशे साडेतीनशेच दिले ग.
हम्म हम्म
तुम्ही आ तुम्ही आला नाही की
काय नाही बाई माझं बँकेत होतं लग्न होतं. आणि पाहिल्यानी. ती का नाहीच म्हटलीत याले ना इर हम् बर बर अगं उचल तिला य बघत बसलाईस उठ स्वरात आमच्या इथ जा असते तुला कळते की नाही स्वरा ह अस था़ंब हॅलो बोल पोरगी गटरीत पडली गल्लीतली गटरीत पडली गटरीत पडली तथ कणी हे नाही ग लाईट नेऊन सगळी बारक ब बाहेर आले झाडाखाली बसायला आलती झाडा खाली गट
काय नव्हतच
वीरांन पाडलाय मी बघितलोय मी विराजांच्या आजीच नाव सांगणार आहे मी मी बघितलोय हॅलो हम् आता तिसरीत जाणार
मी पण एकदा पडलेलो लहान-
मी गटरत पडले मला काय कधी आ वट नाही ग. पडली नाही फक्त असं एक पाय गेला अस एक पण आता एक आणि खरचटलं.
हम्म
कसला विषय बोलायचं आहे आपण काय बोलायलोय
हम्म पाच जण किती जण. किती करायचंय कॉल. किती जणांना करायचंय कॉल.
पाच जण नंतरच करायचं त्याच्यात दाखवल्यात.
हा हा.
मग एकटी म्हणालती बाई तीस करायला लावत्यात काय माहिती आता?
तीस. एवढं कुणाला करायचं म्हणलं.
तीस जण हाईत तर कोण?
हम्.
हा, हम्म, आज दहा मिनटे काम
दहा मिनिट होत्यात ग आपल्याला फालतू बोलस दहा मिनट होत्यात. मी आणि वीस वीस मिनट बोलली.
त्यावेळी काहीतरी बोलायला कारण असतेय ग आता हे तेनी ऐकणार आहेत म्हण रेकॉर्डिंग.
आणि ऐकून काय करणार. हो मग आपण कुटल्या तरी का विषयावर बोलाय पाहिजे. तु बोल.
काय तसं काय नाही त्यानी ऑलरेडी सांगताना सांगितल्यात की हे आपलं कुटुंब, प्रवास परत आणि काहीतरी काहीत शिक्षण असं काहीत दैनंदिन जीवन आणि अजून काही तर काही बोलायचं.
हम्म, शिक्षण प्रवास आणि काय काय?
प्रवास.
हम्म, तुझा कस आहे मग प्रवास.
माझ काय नाही मी अक्कलकोट करून आलो की.
कोण कोण गेल तसा?
मी दोन काकू. तीन दादा लोक एक ट्रेन न.
अगं प्रवास चांगला होताय.
उलट ट्रेनच भारी होतय बाळ सेपरेट गाडी करण्यापेक्षा.
कुठली स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी नॉन एसी कुठलं होतं?
आय डोंट नो जनरल होत.
आग बाई.
वट्ट गर्दी नय एका सीटवर एक एकटी झोपून गेलो झोपून आलोय.
कसं काय?
होय आमच नाशीब मे बी पण जाताना पण येताना पण पूर्ण एका डब्यात बहीण भाऊ आम्ही पळून खेळालता अग.
होय.
होय पूर्णच, मी म्हणजे मागेच्या वेळी गेलेलो कण्य तवा लय गर्दी होती अग जनरल डब्याला. म मी दादा लोकांना म्हणत होतो की पण रिझर्वेशन करूया जायच नको असंच म्हणून मी म्हणलं काय नाही अस मग गेलं तर बघतो तर काय येत. जाता हे फुकट नाही आम्ही तिकीट काढलिला.
मग तू काय म्हटलं तिकीट कस चेकिंग करायला येत का गाडीत. साध्या लागते टिकीट.
तिकीट आधी काढून. ह ट्रेन एखादी काढून. ठेवायचं असते.
हम्म.
मग कायचे. ंग करणार यच नाही आले येत नाही तर नाही फुकट जाणारे ढिग असतात लोक.
पुढचे टिटी आला म्हटले की-
होय आणि माझं भाऊ ग अ हे आपलं दर अमावस्याला अक्कलकोटला जातो. ते काय- आणि काय फुकटच जाते होवून आणि- एकदा आला होय चेकिंग वाला- काय केलं असतिल हयांनी ते त्यांच्या डब्यात चेक कराच म्हणजे वॉश- रुम मध्ये लपलेत म्हण- कायमच-
काय आणि काय आणि गेली सोड- अग लइ गर्दी असली की कोणी विचारायला बघत नाही जरा असली-
होय आणि मग जात- जातांना मात्र आम्ही सगळ्यांचं काढलेलं येताना फक्त आम्ही अं काकूचं आमचं तेवढंच काढलेलं ते पोरांचं काही काढाय नव्हती-
हम्म. म्हणजे ते एक दो- ते केलीस एक दिवस -
अ दोन दिवस झाल एक दिवस गाणगापुरात एक दिवस अक्कलकोट मध्यें.
आणि एक मोठी तिकीट सेंटर जाऊन-
अ म्हणजे बघ- इतन मिरजेत अधि गेेलतो. ल.
हम्म.
म रेल्वे स्टेशन आहे तिथं तिकीट काढलेलं गाणगापूरचं गानगापुरात होत तरल मग तिथन बस न आला अक्कलकोटला. काय दोन दोन ते अडीच तासात येतोय आपण.
हम्म सार काय अस्त तीड बट
नाही सारखं नसत्यात. पण अ आम्ही गे म्हणजे, असत्यात वाटतं, पण आम्ही गेलेल तेव्हा ऍट अ टाम लागलेलंच होत तेवा त्या मग, मग तिथन तिथन तिकीट काढलीच वाटतं? अक्कलकोटमध्ये आहे मिरजपर्यंत.
हम्म हम्म.
तेज पत कठ सेट
हा हा. नाही गोमटरेने कर दस नाही आमची स्पेशल गाडीनच जातो.
स्पेशल गाडीनं, कस तुम्ही ते वाँशरूम ला थांबायचं करायच अवघड होतंय की नाही जास्त वेळ प्रवास असते.
हॉटेल ला थांबते मग.
हा, मग हॉटेल ला बे असं सांगून थांबवलं पाहिजे, हे कस ट्रेन मध्ये सगळं असतय नाही एकदम हा. अ ट्रेन कस एकदम फास्ट असते आणि स्पेशल गाडीपेक्षा लवकर पोहोचतो आपण.
हम्म फच सोड कारण एकच रूट असतय. कोण म्हणाल
हम्. आणि एकदम फास्ट असतय, ईकडच तिकडच काय दिसत पण नसतय.
शश व ठन य काग आणिमध्ये
हम्म. जाऊ खरंच की ग बाई तू गेलेलीस गाणगापूरला-
नाही ग कधी गेलू.
जाऊन झकं मारल्यागत झालं. तुझ न. पहिला संगम घाटात गेलेलं ग तिथ अंगोळ करून मग गाणगापुराच्या मेन देवळात जायचं होतं. आणि गेलय आणि तिथ संगम घाटत झोपलय आणि काय ग एकापेक्षा एक झपाटलेली सगळी अ.. तिथ म्हज दःख का मी आहे ना आमच्याकड. अ दत्ांच गळायच का?
काय? हि दोघ. खेळता पडत ग बाळ तसं, जरा लागलय तिला. हॅलो.
हा.
तायलेत सगळीकड. पडलेल बघा हं हं हं अ ए ए.
कटरपती घाम झाली नाही मग.
अगरच न तसं पाय घालताय ग. आणि खर्चटला तिला. अरे काळ हग विितीबटली अ. दहा बिट्ट झालं का हा. चल तिकट कर.
अ म करायला लगेच.
थां थांबी मी पाच मिनिट तर द्यायची असते तेवढीच देतो आणि मग हा मग तुला मी वाट ग माग मग. कर लगीच. हा.